हॅलो हा बोला ना. हा काय चालूये?
काही नाही.
झालं
तुमचं चहा पाणी ल वावर त भ आज.
नाही. आज काय काम करतेय एवढं पाऊस पाण्याचं?
पावसा पाण्याचा कराच लागल ना ते आद्रक वेचू राहिलो.
हा आराम केला केला मंग आता शेतात हायई ना.
हा हा आता शांतत येणा.
ह आता ऊन पडल्या सारखं ए त मंग आता काई न काई काम चालूच राहील. निदान ते आलं असल न्हव तुमचं.
निंदाला येईल हो पन आज निंदाच होतं पन मंग म्हटलं ऊन पडलंय होउन जाईन.
हा म्हंजे मंडईला टाकायचीए का आता?
हा आज नाय ओ टकना कारण की धुवायची बाकी त्यांचे
हा का बई हेेत लयच होऊन जातो.
हा.
काय झालं
तुमचं काय चालू ए?
हॅलो हा बोला ना.
तुमचं काय चालूय म्हणलं?
काई नाई आम्ही ना आज बाजार काढला. भाजी भाजीपाला ते काढला ना मिरच्या तोडतोय.
हा का.
ब उद्या आता शनिवार ए ना शनिवारी तर बाजारला जाव लागत तर
हा.
बर काय वाजतंय कान एवढं? हम्म. शाळेतून आले ना आता हा. काश शाळेत.
नात तरी बी मी म्हंजे आता आद्रक याच्या सोडून बसलेलीए कारन की ते आवाज येत नाई वाऱ्यानं पण मग तर ते वाज तन भरभर.
हाव का नाई न म त्या आता ए शाळेतून आल्या मुली अभ्यास करतय नाय मी अजून शेतातच चे आता घरी खूप आवरा लागल काई काई काम चालूच राहतं ना.
हा का काम आवरतं का?
कामाच चालूच राहत हित पन घ घरात मंग ढोरं गुरं ते पाय लागतात.
हा.
बाकी काई नाई आकीन हेच चालू राहत.
आ.
तुमाला नाई एवढं डोरायचं त्याचा तान हाय ना.
नाई ओ घ्यायचं चालू ए पन मंग हेच पाणी पावसाची दैना होती. न आमाला असं घराजवल बांधा सोय नाई ना.
हा पाठीमाग जागा असन ना.
हा येऊ पण मग चारा आनायचा न्यायचा मग शेन टाकायला जागा नाई.
ह म्हणजे मी येकदा केरायला लागल का मग ते खूपच वाटतं काई काई चालूच राहत
हा.
ते नाईत मंग मा मानसाला जास्त घेऊन जातं ना नाई याची बा आपल्याला. असलं का मग त्यांना चारा ते पाणी आहे. ते मुक्ख जनावर आहे त्यांना समजत बी नाय ना ओ एवढं आपल्याला सांगता इन का. तेनला आता. आम्हाला चारा टाका, पाणी पाजा.
हावू ना.
ते एवढं सांगू शकत नाही तर मग आपल्याला आपल्या मनान करायला लागतं ना.
हा.
मुख्य जनाववरला तसं पणणी ठेवतायेत ना आपल्यात
हा हा.
हम्म. बाकी तुम्हाला तान नाहीये आता समजा त्याचा.
त्याचं घण चालू घ्यायचं घ्यायचं प आता पाऊस काळा संपल्या
हा. का. पावसाचं लयच दयन होती ओ तिची.
हा ना दयनच होती तिची बाई, मग ते जवळ नाही ना ओ मळा असा.
हा जवळ असलं मग फरक पडत तेवढंच.
हा.
अक्का आणि ते असलं ना, का एकलच ये?
नाही एकटेच दोघ जण आहे. आक्का नाही येईल माझ्याब आज.
नाही का अन हे भाऊ हे का?